हॅलो.
हॅलो हां दीदी नमस्ते.
हा येतेय का आवाज?
हा येतोय येतोय.
हा झोप लागलेली ना मोबाईल साईडला ठेवलेला आणि चार्जिंग पण कमी आहे मोबाईलला.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
आतां कसं काय कराल काय माहिती?
हा आज सोयी काही स्वयंपाक वगैरे नाही का का काय?
म तुम्हाला म्हटलं नाही सगळं का लेट लेट असतय.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
हा आता इथून थोडं चहा.
बापरे लोक जेवण बनवतं.
हा होय किती वाजले साडे सहा वाजले.
हा तेच की आमचे भाजीची निवडायचा सुरू आहे.
हां हा म त्यात काय. हा झोप लागलेली आता म्हणजे सासूबाई आल्यावर उठ हो माहितीये उठले .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
आता चहा पिलं तर मी ते पितच नाही चहा म डायरेक्ट जेवणच कर .
हा हा आज काय मेनू आहे मग?
हम्म . . आता मला भाकरी बनवायची आहे, सकाळची चपाती .
होय भाकरी येते का?
हो येते की .
अच्छा. तुमचे शिक्षण काय झालं? माझं झालंय आता मला डिसेंबरला तीन वर्ष होत्यात.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
फर्स्ट टाइम आहे.
होय का हा हा हा.
हम्म.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
तेच की. गेलं लक्षात न आता.
कॉलेज कॉलेज विचारता हा माझा बी एस सी झालं.
अच्छा.
हम्म बी एस सी सेमिस्टर झाल्या .
हा म एवढं छान हे घेतलेय आणि पुढे जॉब पण नाय करत.
नाय जॉब करायचा म म्हणजे काय झालं हम्म हम्म कॉलेज वगैरे झालं . .
हम्म हम्म हम्म.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
. ना हा हा हा.
कधी ट्राय केलं?
अच्छा.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
कोणाचा
ते यो
हा हा हा. हा हा असा कॉल उचल.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
तेच की आता कॉल उचलला कि कट होईल.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
हम्म.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
थोडा वेळ आता कंटिन्यू करूया तीन मिनटं तर झालेत.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
हा. तेच की आमच काय असं एरिया पा .
हा हा हा. हा कोणता चालू आहे महिना?
आत्ता सातवा सातवा.
कोणता महिना चालू आहे?
सातवा सातवा हम्म. जवळ आलेय होय आधी म्हणजे माझं झालेलं नाही का असं म्हणे सहाव्या महि
होय का हा.
हा मग त्यानंतर कसं स्टिचेस वगैरे घेतलेले ना. तर आ ता मग असं बेडरेस्ट टाईप म नाहीये थोडंफार फिरू शकता फक्त जास्त काम वगैरे नाही करायचा.
खायचं नाही का?
हम्म.
आमच्या लग्ना झा मु झालेला दोन महिने झाले.
हा हा सख्खी बहिण काय?
घालाव
हम्म हंम बाद
ति पुण्याला असती ना? फोर व्हीलर मधून
नाही एक सांगितलं की मग परत हा.
हा हा तेच की म्हणजे असं कधी वाटलंच नाही कधी नाही मग माझ्या
हा हा हा. एक मिनट
काळजी घ्या मग
हो. हो. संतू काकाचा फोन उचला नाही उचला नाही. हा हा बाकी आणि रेसिप ती काय म्हणजे काय छान डिश जी बनवायला येते त्याची रेसिपी सांगा मग.
मला का हो नॉन व्हेज वगैरे तो
हो खाते खाते
हा होय फिश वगैरे
हा सगळं फिशची रेसिपी सांगा फिशच काय
आ होय रेसिपी रेसिपी आता काय सांगू?
नॉर्मली जे बनवता ते
तुम्हीच नावं विचारा मग सांगते कोण हा हा हा होय. तुम्ही सांगा कोणती तर एक रेसिपी मग मी सांगते. फिश मी कधी नाहीच बनवलेलो. म्हणजे बनवले ना कधी ते रवा असतोय ना रवा मध्ये रवा मध्ये काहीतरी लाल तिखट घालून फ्राय करते ते आणि त्याच्या आधी अ फिश ला काहीतरी मीठ, लिंबू आणि काय नव्हत काहीतरी मसाला वगैरे असं लावून ते रव्यामध्ये डीप करून नंतर मग तेलामध्ये तळते
शालो फ्राय करायचा म्हणजे मी कधी अजून बनलेला नाही. मुंबई वरूनच माहितीये फिश, खेकडा, चिकन, मटण, अंडी.
कायतर
हम बनवते पण आणि खाती पण
मी काय कांची स्पेशालिटी असते ना म्हणजे हे छान बनवायला येते असं
हा व्हय व्हय म्हंजे आता मी बनवते जेवण तर म्हण ते चांगलं झालंय चांगलं झालंय हे चांगलं झालंय ते चांगलं झालंय
हा हा नॉनव्हेज नको त्याला
हम्म... होय आणि काय काय मग इकडं ते अ रव्याचा उत्तापा वगैरे माहित असेल तुम्हाला?
हा रव्याचा उत्तपा नाही कधी ट्राय केला.
हा म्हणजे रवा असतो ना आपला हा त्या म्हणजे इनसा ला आपण कस तांदळाचं पिठ वगैरे भिजू बारीक करून करतो येणा एवढं करण्यापेक्षा रवा आहे ना आपला
हा
मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं बारीक... चिरलेली मिरची एकदम घालायची बारीक चिरून नंतर न दही असते ना दही... दही घालायचं जास्त करून दही घालायचं पाणी व घालायचं. नंतर न बारीक चिरून कांदा, टोमॅटो घालायचा रव्यामध्ये
अच्छा
सगळं हे रव्यात घालायचा हा थोडस पाणी दही वर्ण कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबिर आणि काय त मीठ घालायच सगळं हलवायचं आणि एकदम पात.. नितळ पन करायचे नाही एकदम घट्ट पन करायचे नाही असं ते बॅटर चे ना तस आणि एक अर्धा तासच ठेवायचे एक अर्धा जास्त तर अर्धा पावुन तासच ठेवायच अर्धा तास ठेवल तरी पन चालतंय आणि तवा पण चांगला पाहिजे खर तो असतो ना आपला अंबोळी चा तवा तो चांगला पाहिजे म्हणजे असं जास्त कोण चिटकता कामा नये किंवा असा खराब झालेला नसावा आणि मग ते काय असं थोडं थोडं असं पळी पळीनं घ्यायचं आणि जास्त पण मोठं नाही होत ते नाही का तुटायचे वगैरे शक्यता असते. पळी पळी आपल करायचं तेल लावून किंवा तवा असा क तस ते बगायच अन् तेल लावून भाजयचं इकडून तिकडून भाजायचं आणि त्याला आपली खोबऱ्याची चटणी असते ए ना आपण इडली बरोबर करतोय. त्याच्या बरोबर लागतय छान.
ऐ दिदींना फोन करा त्या कुठ साडीच्या दुकान म मोठ्या दिदींना फोन करा साडी आनायला गेले का मग ते तुम्हाला कुठली बी पसंत म्हणा लागलेलं बघाच वर हा सॉरी हा मध्येच डिस्ट केलस
हा नाही असू दे त्याला काय हा हा म्हणजे तसं बनवत्यात म्हणजे मी बनवली तस मग कधी कधी हा आपलं तांदळाचं पीठ घालुन पण तसं पण हम
बने बनवले त
हम् असं रव्याचं पण.. हा हा करा रव्याचं पण छान होत ये एक अर्धा तास आधी भिजवायचं
अच्छा
हम्म.
चालतंय
कधी करणार असं तर खरा छोड तेवढंच थोडंस
जातो सकाळी मग काय म्हणजे नाश्ता वगैरे करून डबा घेऊन जातेत.
नाय कधी कधी डबा घेऊन जातत्यात कधी कधी चहा पीऊन जातात. नाष्टा नाही जेवायला घरा येतेत मग कधी कधी.
अच्छा मग जवळ आहे काय?
ह तस लांबच आहे पण दूटी सकाळी लवकर असते.
काय झालं माहितीये का दोघींनी काल साड्या घेतल्यात वाटत देया दिदींना त्यांना दिदींनी त्यात तुम्हाला कुठली आवडल्या का बघायला म्हणून फोन करा. दुकानात गेलेत हो नेहा दिदींना पण त्यांनी घेतल्या मग तुम्हाला विचारायला घेऊ वाटले असेल त्यांना. मग सांग तुमच्या फोनवर दोन वेळा आलता मग करून बघा असले तर ठीक नाही नसल्या तर मग त्या मग मी कसं म्हणू नको म्हणु होय.
हॅलो.
हॅलो.
हा बोला की.
हा तेच. दहा मिनिट झालेत आपले आपल्याला पुढ परत बोलायला पण असू दे थोडं.
हो चालतय चालतय मग. हा तुम्ही कॉल केला नंतर तर मी करते कॉल.
हा आवरल्यावर करा नाहीतर उद्या सका काय केलं तरी चालेल काम करत करत हा हा. ठीक आहे बाय थँक्यू.
हा हा.